हो.
हा, चालतंय. तुमच्याकडे बाकी काही, शेती वगैरे झाली का पेरून वगैरे?
नाही-नाही. वडील सर्व्हीसला होते, शेती दुसऱ्यांना लावून दिलेली आहे.
अच्छा ह त्यामुळे तुमचा काही प्रश्नच नसेल.
हां भाऊबंद की.
होय पाऊस वगैरे पडला का.
आणि मी लहानपणापासून सिटीच्याच ठिकाणी वाढलीय तर माझा आणि शेतीचा काही दूर. पर्यंत संबंध नाही.
काही संबंध नाही. हा, तुमच्यामूळं शहरात राहिलाय ना त्यामुळे तुम्हाला काही एवढा फारसं माहिती नाहीये.
जन्म सिटी मध्ये झाला, तर मग सर्व असं आणि म्हजे हा, त्याच्यामुळे असं इकडेच वाढलीस. सिटीमध्येच सर्व. गावाकडे आपलं, फक्त तात्पुरतं जायचं.
हा काहीतरी एखादा सनवार समारंभ कोणाचं लग्न वगैरे अस.
हा लग्न वगैरे किंवा डेथ वगैरे झाली तेवढंच. संण तर आपण सिटीतच करून घेतो आपल्या आपल्या घरी
हो हो ना एखाद्या ठिकाणी आपलं होतच की जायला कोणाकडे काही कार्यक्रम वगैरे अस.
हा कोणाचं जाऊळ कोणाचं काय असेल. किंवा यात्रा असतात गावां कडे हां अस. हा त्यावेेळेस जातात म्हणजे तो एक निमित्त असतो सर्वांना भेट. भेटन पण होऊन जात म्हणजे सर्वच एका ठिकाणी जमतात ना.
हो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तर सण वार उत्सव त्यासाठी साजरे केले जातात. सगळ्या लोकांनी एकत्र. एकत्र याव म्हणजे सगळ्यांनी भेटावं एकमेकांशी बोलावं. आणि कसं आहे आपण एकमेकांशी बोलल्याशिवाय भेटल्याशिवाय प्रेम वगैरे पण असं राहत नाही ना.
हा आणि कसं आहे. एक वेळ तुम्ही लग्नात किंवा दुसऱ्या प्रोग्रामला काही कारणास्तव अटेंड नाही करू शकले. पण तुम्ही जिथे डेथ झाली तिथे कंपल्सरी तुम्हाला जावंच लागतं.
हो हो आमच्या घरात तर आमच्या सासू सासऱ्यांचा एक नियमच आहे दुःखाच्या ठिकाणी न बोलवता हजर व्हायचं सुखाच्या ठिकाणी बोलवलं तरच जायचं
हो
दुःखाच्या प्रसंगी काय म्हणजे लोकांना दुःखाच्या प्रसंगी कशी आपल्या मदतीची गरज असते लोकांना वगैरे किंवा आपण त्या ठिकाणी जाणं आवश्यक असतं एकमेकांच्या दुखात सहभागी व्हायला पाहिजे सुखाच्या प्रसंगामध्ये काय एवढं काय आहे नाही बोलवलं तरच जायचं
हो कसं आहे डेथ झालेल्या ठिकाणी फेस तर तेच करतात नंतर आपण काय चार दिवस त्यांच्या याला उभं राहतो
त्यांचे प्रॉब्लेम आणि शेवटी एकमेकांचं दुःख आपण काय वाटून घेणार आहे का तेवढी सहानुभूती किंवा एक धीर द्यायचा असतो तेवढच आणि प्रत्येक प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहेते ना ताई आपल्या आपल्याला सोडवायला लागतात कोणी मदत करायला येत नाही
हो ते तर आहेच
फक्त माणूस असं मी आहे मी आहे कोणीच कोणाचा नसतो ज्याचा त्याचा प्रॉब्लेम प्रत्येकाला ज्याचा त्यालाच सोल्व्ह करावा लागतो आणि प्रत्येकानं मला वाटतं तस सक्षम व्हायलाच पाहिजे आपण जर एखाद्याची मदत घेतली ना ताई म्हणजे तर ते म्हणजे दहा ह्याच्यासारखं असत ते सारखं बोलून दाखवणार आपल्याला त्रास होतो हे ते त्याच्यापेक्षा कोणाची मदत न घेतलेलीच बर असते
हा तसं पण असू शकतं किंवा काही चांगले लोक पण असतात का ते अ जाणवून नाही देत पण तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात
शंभरामध्ये काही थोडीच एक टक्काच लोक काही असतात ताई आजकाल आजकाल माणूस कसा स्वार्थी झालाय हो पैसा भरपूर आलाय ना पहिला एवढं माणसाला बघा लो मोह माया एवढं काय नव्हतं. माणूस एकमेकांना मदत करायला लगेच पळत जायचे आजकाल लोक विचार एवढं लांब जायचं माझं पेट्रोल तो खर्च कोण देणार माझ्या कामाचा खाडा होणार माझा दिवस बुडणार असं विचार करतात पहिले लोक असा विचार करत नव्हते एकमेकांसाठी लगेच जीवाला जीव देणारी होती किंवा शब्द पाळत होते पहिले लोक आहेत न ती शब्दाला महत्त्व देत होते आजकाल लोक एवढी खोट खोट बोलतात आहो नाही मी असं बोललोच नाही लगेच पलटतात. त्यामु आजकाल हो तो मी नव्च बरोबर आहे त्यामु आजकाल कसं एक विश्वास नाही हो आजकाल एकमेकांचा
हम हम हम्.
कांवर विश्वासच राहिलेला नाहीे.
नाही विश्वास तर आता कोणालाच कोणावर नाही राहिला आहे. खरं सांगायला गेलं तर आणि आहे अजून जुने लोक आहेत ना.
हो.
नाही नाही अजूनही जुने लोक आहेत ना त्याशी जॉईंट आहे एकमेकांना म्हणजे आवर्जून येणं जाणं आहे एकमेकांची विचारपूस करणं. नाही होतता वयानुसार तर फोन तरी करून विचारता ऍटलिस्ट काही हेल्प हवी काही अडचणी नाही का म्हणजे आपण पण त्यांना विचारतो आणि ते पण आपल्याला विचारतो आहे अजून पुढच्या ते जे जी जनरेशनच माहित नाही ते खूप प्रॅक्टिकल आहे.
खूप त्यांना स्वतःची पेस हवे प्रायवसी पाहिजे त्यांना कोणाचा डि नकोय असय त्यांना कस वाटत म आठ. अडचण वाटते हो अशा लोकांची वगैरे म्हणजे त्यांना वाटतं आम्ही एकदम फ्री
मागचे फ्रेंड सुटत चालतात आणि ते नवीन नवीन फ्रेंड आणि त्यांचं बोलणं दोष इतकम थोडक्यात आटपत आता आमच्याच आम आपणच जे जनरेशनच्या आहोत आता खूप दिवसांनी एकमेकींना जरी आपण स्कूल फ्रेंड किंवा कोणाला फोन केला तर किती गप्पा होतात मुलंवी विचारता समोरून अजून संपलं नाही का तुमचं.
नाही ते बरोबरच आहे.
हा. कारण की त्या वेगळ्या गप्पा होत्या त्या टायमाला फोन नव्हते काही नव्हते पर्सनली स्कूलमध धे भेटण कॉलेजमध्ये भेटण.
सगळं बोलून घे म्हणजे राहायचं हो बोलायचं राहायचं हो ते.
हो आणि फॅसलिटी जास्त नव्हत्या पॉकेट मध्ये तर नव्हताच दुरपर्यंत
बापरे पॉकेट मनी तर आम्हाला कधी भेटलच नाही आम्हाला आठवतच सहलीला जाताना पैसे भेटयचे सहलीला.
हा नाही घरून तो स्टील हा घरून स्टीलच्या डब्बा मध्ये भाजी चटणी पोळीत जे काय असायचं ते न्यायच कोणी अस ते सँडविच आणण किंवा काय चांगला हायफाय अन्नाचा प्रकार नव्हताच.
तेव्हा असं हे डोसा उतापे किंवा हे चायनीज बिर्याणी वगैरे असले काही प्रकारच नव्हते हो इडली डोसा वगैरे हे हल्ली आम आम्हाला तर हल्ली माहित झाल हे नूडल्स ट्रिपल राईस हे काय ते मोमोज आणि काय ते मंचुरियन.
आणि आपल्याला त्या खाण्याची इच्छा नाही होत.
पण पहिले अशे पदार्थ नो हा पहिले फार थालीपीठ पुरणपोळी पुरी पुरी पण नसायची जास्त पुरण सनाला काय पुरणपोळी वगैरे. थालीपीठ नाही तर रोजची आपली भाजी पोळी हेते. आणि म्हणजे असं कधी यात्रेला कधी म्हणजे कोणी पाहुणे वगैरे यायची ना तेव्हा ते पैसे द्यायचे कधीतरी जाताना एक रुपया दिला तरी ते किती मोठा वाटायचा तेव्हा हो हो तर.
दिवाळीला तर मम्मी पहिले साफसफाईला लावायची मग फराळाला लावाय ची करा तुम्ही करा मी बाकीच करते.
करते हो हो हो हो आधी हे काम करा
ग्राम असायचा तर किचन मध्ये कोणी यायच नाही कोणी पाण्याला पाण्याचा शिंतोडा उडवला ते लोणचं जायचं. तुमची हंडा कळशी बाहेर देते तिकडेच राहा.
बरोबर आहे आजकाल काय सगळं रेडीमेट भेट ते त्यामुळे एवढं काय पहिल्या ह्याच्यातली काही अशी मज्जा राहिली नाहीये.
नाही आणि पहिले कसं फ्रेंड सर्कल नातेवाईक कोणी कसही घरात आलं ना तर वावरायचं कुठेही झोपायचं कोणती वस्तू वापरायचं आता जेवढं घर क्लीन झालंय ना तर आपण कोणाकडे गेल ना म्हणजे आता म्हणजे बघा ये एखाद्याकडे त्यांना अनकम्फर्टेबल होतं. अरे ते पाहुणे आले त्यांचे सामान कुठे ठेवणार मग इथेच हात अ हे केला तसा केला. हा माझ्या रूममध्ये पण नको आणि किचनमध्ये पण नको.
पहिलं कसं आपण मामाच्या गावाला वगैरे जायचो मावश्या यायच्या आत्त्या यायच्या एक एक महिना राहायच्या. कोणाला काही प्रॉब्लेम नव्हता एकमेकांचा आपण कपडे म्हणा किंवा हांथरुण वगैरे बी छान हे सगळ युज करत होतो अस वापरत होते एकमेकांचे आज कल कोण कोणा लव प्रत्येकाला एकदम आपली रूम पाहिजे माझ्या रूम मध्ये नको. तिकड त्यांची वेगळी व्यवस्था कर आम्हाला डिस्टर्ब नको असं म्हणतात आजकालचे लोक. त्यामुळं कसं एकमेकाकडे जाणं येणं किंवा असं जिवाळा प्रेम संंबंध वगैरे, खूप कमी झालंय माणसाठी पैसा भर पूर आहे माणूस सगळं विकत घेऊ शकतो पण प्रेम नाही विकत घेता येत. ते कस आपल्या मनापासूनच म्हणजे ते आण अंतकरणापासूनच निघायला पाहिजे ना, एकमेककापासून. आणि जेव्हा प्रेम म्हणजे आपण एकमेकच्या सानिध्यात राहतो. तेव्हाच आपल्याला प्रेम उत्पन्न होतं असं लांब राऊंन वगैरे, एखाद्या बद्दल जिव्हाला नाहि वाटू शकत त्यामुलं आजकाल कशे आय वडलांनपासून मुलं लांब गेली मुली लांब गेल्या. नोकरीच्या निमित्तानं होईटा किंवा कशाच्या पण निमित्तानं किंवा ह्या प्रायवेसी हो. मनात. त संबंध असे हे राहिलेत म्हणजे नावापुरतेच मर्यादित आहेत. नाही नाही.
ती जनरेशन आली हे आता सुना नाहीच म्हणतात. म्हणजे वाद छिडतो वधूवर मेळाव्यावर त ह. वाद छिडतो क तुम्ही अनाथ आश्रमातलंच करा लग्न मग.
हो मुलगा असा आणत त्याला आईवडील नाहीत आसंच करा.
हा.
तुम्हाला जर सासू सास त्यांची जबाबदारी डोकोय तर मग त्या मुलाला आई वडील नाहीत ना, तेव्हा एक त्यान तेच कराव.
नाही आपण दोन्ही हातानी टाळे वाजते एका हाताने वाजत नस त कधी कधी ते मुलाचे पॅरेंट्स पण किंवा त्यांचे नातेवाईक पण अती करतात. अरे त्यांना थोडा वेळ द्या ह नाही नाही आप मुली नवीन हा मुलगी आणतो ना, आपण तिलाही थोडा वेळ द्याव ना, आपण आपल्यावरून समजू शकतो. आपल्याला किती ऍडजस्ट व्हायला त्रास झाला त आत्ताची जनरेशन त वेगळी हे त्याला थोडा वेळ द्यावा लागेल.
ते पण म्हणणं तुमचं बरोबर आहे पण आपण कसं म्हणतो जी आपली वयस्कर लोक आहेत ना. ती त्यांच्या अनुभवावरून बोलत असतात. की हे करू नका ते करू नका कारण त्यांना ते अनुभव आलेले असतात त्यांनी ते चार गोष्टी पाहीलेले असतात पण आजलच्या मुलींटोकलं वगैरे तर त्यांना ते बंधन वाटत ओ कि मला म्हणजे अस टोकतात. किंवा म्हणजे म मर्यादा वगैरे अशील घालतात किंवा हे ते. बंधन त्यांना ती नकोय. पण ऍक्च्युली खरं त्या अनुभवाची पण बोल आहे एका गोष्टीने ते चांगलं पण आहे स्पेस पण द्यायला पाहिजे बरोबर आहे की.
हम्म.
पण अ वयस्क कर लोकांना ते अनुभव आलेले असतात हो त्यांनी ते कडू घोट पिलेले असतात. त्यांना वाटत ह्यांचे म्हणजे कुठे खड्ड्यात वगैरे, पडू नये वगैरे आसं वाटतच. की त्या अनुभवाचे बोल अस त्यामुळे ते म्हणतात की असं नका करू तसं नका करू पण आजकालच्या मुलांना ते पटत नाही.
नाहीच पटत एकदम चेहरा फुगून जातो त्यांचा.
राग येतो त्यांना.
हो आता आमचे ज एक रिलेटिव्ह आहे त्यांच्या सुनेला सर्व आजूबाजूचे लोक सांगायचेत. त्यांच्याच आजूबाजूच्या त्या सासूबाईंच्या फ्रेंड्स.
हम्म.
आमच्या सारखे पण कधीतरी तोंडातून निघून गेलेल. क ह्या गोष्टी नको खाऊ अगं क पाच महिन्याच बेबी आता आहे त काही होऊ शकतं बा नको खाऊ. गरम वस्तू आपण म्हणतो ना अन लकीली हा नॉन व्हेज वगैरे फिश वगैरे आता ते खाणारी आहे तर आपण सर्वांनी असं टोकलेलं तिला.
हा हा.
आणि झालं न ते मिसकॅरेज झालं ह म्हणजे पाच महिन्याच चा मुलगाच डायरेक्ट हातात आला.
हा तेच ना मी वयस्कर जे वयस्कर लोक येत वयस्कर लोक आहेत ना त्यांना अनभव आलेले असतात त्यामुळे ते बोलत असतात असं नका करू तसं पण ह्या मुलींना वाटतं बंधन होतय.
आणि तिला असं वाटलं की सासूबाई शेजारच्या पाजारांना सांगतात त्या आपल्याला टोक तात आणि त्याच्यामुळेच असं झालं.
आपली प्रायव्हसी आपलं सगळकडं म्हणजे काय म्हण तात ना बोबाटा झाला प्रायवसी नाही आपल्याला काय हे ते
हा.
बरं ताई माझी मिनटं झालेत तुम्ही मला परत करा ह्या नंबरवर कॉल.
याच का ठीक आहे.